हॅलो हॅलो हॅलो येतोय का आवाज?
प्रभा
हो आत्ता येतोय मला पण. नमस्कार... कश्या आहात?
झालं जेवण? एकदम तुम्ही कशा आहात?
हो आव.. मी पण मजेत मी तुम्हाला एक लेख पाटवते. बघा प्रकृतीचा एक लेख पाठवलाय मी तुम्हाला प्राकृतीचा.. जेणेकरून म्हणजे अशा पद्धती तेचे पदार्थ बनवू शकतो... कि जे आपण बनल्यानंतर ते अ पंधरा, वीस दिवस तरी खराब होत नाही अस म्हणजे आपल्याला प्रवासामध्ये घेऊन जायला सोपे होत हम्म तुम्ही मागे म्हणत होता ना तुम्हाला प्रवासाला जायचे तर मला तशी पाक कृती सापडली म्हणून मी तुम्हाला पाठवली
अच्छा अच्छा पण मला सांगाल का थोडं एक्सप्लेन करून कारण वाचणं आणि प्रत्यक्षात कोणालंं तरी तोंडून ऐकणं याच्यामध्ये अ त्या छोट्या छोट्या टिप्स असतात त्या सांगताना आपल्याला कळतात काय आहे काय नाहीय
हो
हा
जसं की आपण मेथीचे जे म्हणतात ना पुरी वगैरे ते बनवू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये आपण कसं ती मेथी ना धुून बारीक चिरून घ्यायची आणि कस आपलं गवा्हाचं पीठ म्हणा किंवा मग आईचं पीठ थोडं मिक्स करायचं त्यामध्ये आपण जिरे टाकू शकतो हिंग टाकू शकतो हद टाकू शकतो आणि मीठ टाकायचं आणि त्याचा एक डो बनवायचा म्हणजे एक पिठाचा गोळा बनवायचा आणि तो वीस पंचवीस मिनिटं रेस्ट होऊ द्यायचा
अच्छा
भी तो चांगला भिजला की मग कसं आपल्या पुऱ्यापणाशा खुसखुशीत नऊ होता कोणी कोणी तर त्यामध्ये थोडसा रवा पण टाकत म्हणजे कसं अस नरम खुसखुशीत आणि असं खात आणि करुम करुम आवाज
हा हा हा अच्छा अच्छा म आणि हे आठ दा दिवस टिकतात का
हो आठ दहा दिवस टिकतात तुम्ही कस प्रवासामध्ये लह मुलाना कस तट चालत नाही ज्यांना तिखट चालत नसेल त्यांना टाइमपास साठी चांगला अ पर्याय आहे तो
बरोबर
हम्म आणि कसं भाजी वगैरे ते असलं तर ते खराब पण होऊन जात आणि हे कस आपल्याला सांडाईचं पण भीती नाही काही नाही
बरोबर बरोबर छान आहे पण म्हणजे अ हे छान आहे कल्पना छान आहे कि अ प्रवासामध्ये भरपूर श करणारी गोष्ट असं गरजेचं आहे कि आपण छानते की करू शकतो त्याच्यावर
हम्म म्हणजे तुम्ही कसं पोळीसारखं लाटायचं
हा
पोळीसारखं लाटायचं आणि त्याला आकार कसं द्यायचं त तुमच्या मनावर देऊ शकताो तुम्ही शंकर पाळयाचा पण आकार देऊ शकता किंवा मग तुम्हाला पुरीचा आकार पाहिजे असेल तसं गोलमध्येध्ये आपण कापून घेऊ शकतो किंवा आजकाल ते कटर्स आलेलेच असतात बघा अ जसं की म्हणजे चांदणीचा आकार वेगवेगळे हो वेगवेगळे आकार असतात त्याने कापून मग आपण तळाईचं त्याला आणि तेल पण जास्त राहत नाही त्यामुळे खूप फायदेशीर
हा मग छान आहे पदार्थ छान आहे म्हणजे कि ट्राय करून बघायला काय हरकत नाही आम्ही जनरली जातो ना बाहेर फिरायला म्हणजे असं फार दिस प्रवास तसा नसतो आमचा पण जेव्हा जातो तेव्हा पराठी म्हणा
रीकाम आहे
किंवा अ मग तुम्ही जस आता पुऱ्या सांगितल्यात तसे आम्ही मेथीचे पराठे करतो म्हणजे साधारण रेसिपी तशीच तुम्ही जस सांगितलं तसच म की शधुवायची आणि मग ती निथळून चिरून घ्यायची त्याच्यामध्ये आलं लसूण घालतो थोडं तिखट जिरे पावडर धणे पावडर गरम मसाला थोडं हलकंस बेसन घालतो आणि गव्हाचं पीठ आणि काय करतो थोडं दही टाकतो आम्ही त्याच्यामध्ये हा म्हणजे मग काय होतं मऊ पणा टिकून राहतो त्याचा
हा मग जास्त करून कसं होऊन जात की पराठे ना असे गार पडल्यानंतर अस घास
वाटड हा वाटड होतात चिवट होतात तर ते दही घातल्यामुळे ते पराठे अजिब वाट होत नाही त्यांचा मऊ पण अ दोन तीन दिवस तुम्ही अगदी आठ दिवस जरी ते पराठे ठेवलेत तरी सुद्धा ते तसेच छांत की टिक राहतात आणि मग असं छान प की आपलं चपातीचं पीठळतं असं पीठ मळायचं आणि जेवढे पातळ लाटायचे तेवढे लाटायचे हा म्हज अ ऍक्च्युली कुरकुरीत पण नाही आम्ही मऊच करतो म्हणजे चपाती कशी आपली सॉपतात ते तसे तसेच नऊ होतात पण कस आहे ते भासताना ना कंटिन्यू उलट पलट करायचं म्हणजे जास्त व तो सवळ्यात राहिला की तो कडक होतो एक बाजू साधारण भाजली गेली की दुसरी भाजायची परत ती पलटायची परत दुसरी असं करत तो भासतो आणि बटर घातला ना बटर किंवा सालूक तूप तर असं ते छान मऊ पणा येतो मग त्याला आणि नाहीतर मग आम्ही बट पराठ्याचे पराठे आलू पराठे म्हणतो आपण
हो हो ते कस एक दिव एक दिवस टिकू शकता बटाट्याचे वगैरे कारण की ते बटाटा खराब होऊन जात
हा तेच मग एक दिवसाच्या प्रवासासाठी आम्ही तेच जास्त प्रयत् की मेथी पराठे नाहीतर मग आलू पराठा नाहीतर मग पनीर पराठा म्हणजे जे करून मुलांना बाहेरच काही देत नाही
हम् मी पराठ्यांना हा दुसरा पर्याय शोधला कारण की मला माहित नव्हतं की त्याच्यामध्ये दही टाकल्यानंतर खप छ हो आमच क म्हणजे घ बसल्यानंतरग को खात ते तसेच राहून जात त्याच्यामुळे मग ह हा एक पर्याय म्हणजेचला मला आणि मी अरे हे पाकृती पण वाचली ना म्ह म्हणून म्हटलं तुम्हाला पण चांग
अच्छा अच्छा हो आणि दही घालतो दही पण कस आठ दहा दिवस तुम्ही तो पराठा ठेवला तरी खराब नाही होत आणि सग्यात महत्वाचा म्हणजे म एक मग आपण सुक्या चटणीसोबत खाऊ शकतो लोणच्या्या सोबत खाऊ शकतो किंवा असा एक खायला छान लागतो अगदी इव्हन आपण ट्रेनचा प्रवास वगैरे असेल तर छान मिळतो किंवा ते सॉसचे पॅकेट मिळतात म त्याच्या सोबत छानपैकी एन्जॉय करता येत ते एक तरर घरी बनवलेलं पौष्टिकने इतकी म्हटलं की पौष्टिक आणि काय करायचं त्यामध्ये ना थोडा ओवा घालायचा हातावर असा पुरायचा आणि ओवा घालायचा मेथी बेसन आणि ओवा असे तीन हे स्वाद एकत्र आले ना कि त्यांचा जो त्यांची जी मजा आहे कि फार छान असते नक्कीच नक्कीच अगदी छान वाटतात ते खूप
हा आणि मी जी तुम्हाला बोलली ना ते पण सोबत खूप लोक लोकांना सवय असते की नमकीन वगैरे पाहिजे फरसाण वगैरे खाता मग त्याला चांगला ऑप्शन देईल कि फरसणमध्ये पण खूप जास्त प्रमाणात मीठ असतं तर मग मीठ कमी खायचं असल्या त्हा हा चांगला उपाय आहे
बरोबर बरोबर खूप छान आहे आणि कसं आहे सगळ्यात महत्वाच घरात बनवलेलं आहे पालेभाजी असल्यामुळे पौष्टिकपणा आहे आपण बिंदातपणे खाऊ शकतो बाहेरच काय खायचं बाहेरच काय खायचं मोठा प्रश्न अस प्रवासामध्ये की मुलांना हे दयचं
पण आणि हो आणि त्याच्यामध्ये काही पण मैदा वगैरे वापरत नाही त्याच्यामुळे तो पण काही
बरोबर नाही अ गव्हाचं पीठ असल्यामुळे आरामात अस छानपैकी होत त्याच्यानंतर आम्ही ालीपीठ पण करून नेतो आपण जे म्हणत प आमच्याकडे कस तांदूळ असल्यामुळे तांदळाच्या पठाचे जात आप सगळी मिश्र भाजणी जे नाही करत आम् करतो कधीतरी नाही असं नाही बाजारातून अगदी मिश्रभजणीचं पीठ आणायचं आणि पण जास्तीत जास्त आमच्याकडे तांदूळ असल्यामुळे खालीपीठ ते असे ार दिवस नाहीत एक दोन दिवसचिकतात पण ते प्रवासा फार छान लागतात आपलं कांदा लसूण कोथिंबीर मिरची वगैरे सगळं एकत्र चिरायचं ते असं हाताने पुरून घ्यायचं आणि मग हा कुष करायचा आणि मग त्या कांद्याच्या पाण्यामध्ये जेवढं मावेल तेवढं
तेवढ पिड
ा आणि थोडं बेसन घालायचं मी तिखट वगैरे आपलं नेहमीवीनुसार घालून मग ते हा आवडीनसर घालून मग ते ओल्या कप कपड्यावर थापायचे आणि मग छानते की तव्यावर दोन्ही बाजून तेलामध्ये मस्त भाजून घ्यायचे थोडं थोडं तेल घालून ते पण असं संध्याकाळचा नाश्ता किंवा सकाळचा नाश्ता असं मुलांना पावसाळा वगैरे आल्यानंतर तसे मुलांना काहीरी आपल्याला ते गरम पण आहे चमचमत पण आहे आणि पौष्टिक पण आहे म्हणजे भजी वडापाव हे खाण्यापेक्ष आहेत ालीपीठ त्या छोटे छोटे करून देतो म्हणजे मुलांना ते पिझ्झा खल्ल्यासारख पण वाट आणि आपलं का पण होऊन जात की चला थोड्या त्याच्यामध्ये भाज्या ऍड करू शकतो गाजर ऍड करा कोबी ऍड करा तुम्ही शिमला मिरची घाला हा त्या निमित्ताने मुलां पोटात भाज्या पण जातात आणि एकत रेसिपी तर रेसिपी पण होती मुलांचा टाइमपास होत आणि आपलं उद्दिष्ट साध्य होत त्यात न ककी चला मुलांच्या पोटामध्ये
तुम्ही खूप छान पद्धतीच हा पाकृती सांगितली इकडे तर तस कधी गेलेलं मला नवीनच माहिती झालं मी नक्की ट्राय करल कस लहान मुलांना आहे ना वेगवेगळं हा वेगवेगळं आवडत ना मग त्यांना असं काहीतरी वेग
हो आमच्याकडे खवईगिरी सुरूच असते दिवसभर आज हे उद्या ते आणि कस तांदळा्याच्या पीठामध्ये बेसनचं प्रमाण ना कमी ठेवायचं म्हणजे मग ते कडक नाही होत बेसन जर तुम्ही जास्त समजा तुमचा एक मोठी वाटी जर तांदळाचे पीठ आहे ना तर दोन ते तीन आपल्या कांद पोयचे तमच्यात ना तेवढंच बेसन घालायचं म्हणजे त्याची टेस्ट छान येते आणि तो खालीपीठ पडत नाही होेस जास्त प्रमाणात पडला ना तर खालीिफेक्ट चडतो
हो कडक होता आणि ते कस गार झाल्यानंतर लगेच खण गेल्यासारखं होत याच हा त्या आणि लहान मुलं असं की कसं त्यांना वेगळं वेगवेगळे पदार्थ लागतच असतात त्यांना
अच्छा अच्छा ओके ओके खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोल
हो धन्यवाद